येतोय येतोय झाले का आता फ्री झाले का.
हा आता झालं चहा पाणी झालं तुमचं.
झोपले होते ना तुम्ही दुपारी.
हो.
वाट तुलाला मी म्हणलं. आता दोन ना मला कॉल करणार नक्की झोपले अश्विनी.
नाही म्हणजे. मी मला वाटला फोन येल मीनाही का सायलेंट लावून. ठेवली.
ते मला कळालं म्हटलं झोपायच स्टाईम आहे चांगले झोपले असणार आहे. काही नाही मी बोलत होते तस.
म्हणून मी. चार वाजता मग तुम्हाला करून बघितलं तर तुमच बिझी दागवत होता मग
हा मी बोलत होते. ते ना मम्मी म्हटलं आता तुझं कधी लागतो मममी तिच्याशी बोलवते म आता ती पण करत. क. ह मला मेसेज करते आता. हम का. कारण मी पाच वाजता म्हटलं तिला कॉल करेल पण आता तू बोलतेस तर बोल.
आमच्याकडे पाऊस आहे पाऊस.
अरे आमच्या इथं तर काय सांगू नुसतं अंधारच अंधार आहे नुसत वार.
अ जा. कडी सकाळी इतका अंधर झाला होताच वाट रात्र झाली.
ह ना काय कुठलं वारं वाहतय काय माहीती बेकारच वातावरण आहे.
आज हा आज वातावरण बद. खराब आहे कधी मलातर पाऊस पडतोय कधी वारा येतोय. कधी पूर्ण असा काळाकुट्ट होतय.
तेच म्हंटलं जे लोकांना झोपायला आवडतं ना त्यांच्यासाठी परफेक्ट वातावरण आहे. मस्त झोपल्या .
झोपले नाही का तुम्ही? हि हि हि.
मी नाही झोपत दुपारी मला सवयच नाही बिलकुल. अंह आत्ताही. नाही नाही. मला ते ऑफिसच्या कामाची सवय ना ऑफिसमध्ये मग त्यामुळे मला बिलकुलच सवय नाहीये.
हा हा हा. त्याच्यामुळे झोप नाही येत तुम्हाला.
पण माझ्या घरातले सगळे झोप. तत् माझ्या घरातल्या ना पाहिजे दुपारची. वाईपप्पा माझी बहीण आहे ना. ते लोकांना पाहिजे असते.
मंग तुम्ही ऑनलाईन करता घरी? घरी ऑनलाईन?
हा घरी मी ऑनलाईनच काम कर. त्यामुळे ती सवय नाही आहे म्हणजे मला राहिल ते दुपारी झोपायची सवय.
हा ते बघ हा कामाची सवय असल्यावर मग नाहीयेत झोप म्हणजे काम. कधी कंप्लीट होतंय असं वाटते.
हा म्हणजे तेच आणि बाकीचे सगळ्यांसोबत असेल ना मम्मी घरातले. दुपारच्या वेळेला हमखास सगळे झोपलेले असतात आणि मी एकटी जागी असते. माझं काही नाही चालू असते सगळे माझे झोपलेले असतात. म्हटलं आता काय करायचं? ज्याच त्याच सवय ना तस असते. आणि हा बाकी बाहे घरातले सगळ्यांना. त्यांना पाहिजेच. थोड तरी झोप पाहिजे बाबा दुपारची.
वेळेत पूर्ण बिझी. शेड्यूल आहे मग तुमचं सकाळपासून रात्रीपर्यंत मग डायरेक्ट झोपायच.
हा मला एकदच झोप व्यवस्थित पाहिजे. रात्रीची व्यवस्थित. झोप झाली मग काय टेन्शन नाही सकाळी पण लवकर उठून काम करू शकत काही.
मुलं वगैरे नाही आहेत ना?
नाही मी मॅरिड नाही आहे. मी अनमॅरिड आहे.
अनमॅरिड आहेत का? आंत मंग. तुम्हारी होऊ शोकते हे काम हं हं हं.
मला माझ्यासाठी वेळच वेळ माझ्याकडे भरपूर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
ह्यासू तुमचं काय? किती मुलं तुम्हाला?
मला पण नाही आहेत. पण मी मॅरिड आहेत.
अच्छा मग काय एवढं? घरातली कामं असणारच भरपूर.
हा का मग काय एक दोन एक दोन जास्तीत जास्त.
हा ना. हा ना. ते तर आहेच.
तर मग आपलं असच टाइमपास मोबाईल झोप लागली तर मी झोपून जायचं मंग पाच. चार पाच वाजता उठायचं.
हा हेच. जागी राहायचं टाइम आहे वाटतं? तसं तर ह्याच टाइमला कॉल केलं पाहिजे चार च्या नंतर.
हं हं. असं काही नाही. असं काही नाही मी जर जागी असते तो रिसीव्ह केला होता मी. जेव्हा मी झोपले झोपते ना तेव्हा मी नाही का स्विच ऑफिच करून ठेवते. दोन तीन दिवस झाले.
हुं. चांगली सवय आहे ती. झोपताना डिस्टर्ब नाही. पाहिजे बरोबर.
ए मग मध्यातच ऊठलं ना, मग डोकं असं लगेच हे होतं ना, म्हणून मग एक तास पण राहू दे, पण शांत अशी झोप पाहिजे.
चिडचिड सगळी आहे ना.
हा, चिडचिड होती. तुळशी बाग काय म्हणते? तुळची बाग स्वस्त आहे का? शॉपिंग
तुळशीबाग स्वस्त आहे, पण मी अं खूप वर्ष झाले मी गेले नाही, मी तेच सांगत होते हिला पण. अं क ती बोलली मला जायचंय तुळशीबागेत, तर अ कोमल म्हंटलं अ म्हंटलं अगं मिचं गेले नाहीये, तू कधी प तेव्हा मला पण तू जा म्हटलं. माझंचं जाणं नाही झालं. नाही नाही, आताच बनली माझी फ्रेंड ती, म असंच आमचं बोल आता बोल सांगत होती. अरे मी पण येणार पुण्यात. हा, म्हटलं जा, मिचं गेली नाही किती वर्ष झाले. कारण मी पुण्यात नव्हते जास्त दिवस. मी आत्ताच दोन, तीन वर्ष झाले आले. आणि मग कामातचं बिझी, हा. बाहेरचं इकडेचं होते, तर त्यामुळे
फॅमिली सोबत राहा ना, तेवढं टेन्शन नाही. एक दिवस जाऊनं या.
नाही नाही माझे आई पप्पा गावाकडे असतात. पुण्यात घर आहे आमचं, तर तिथे मी असते. मग आई पप्पा येऊन, जाऊन असतात. मी जाते कधी त्यांच्याकडे असं.
करमत का?
अरे बऱ्यापैकी करमत मला चांगलं, म्हणजे आमच्या समोर पण फ्रेंड राहतात ना, मग त्याच्यामुळे काय नाही. आणि माझ्याकडे कोणी ना कोणी घरात राहायला असतंच, फ्रेंड पैकी. मैत्रिणी वगैरे ते
काय नाही? तुमचं हा, तुमचं ते बिझी असल्यामुळे काही नाही, आम्ही रिकामं राहिलं ना मग आठवण ये -ते घरची. तसं तुमचं ते बिझी शेड्यूल असल्यामुळे, काय तेवढं हे होतं नाय पूर्ण कामात पूर्ण दिवस चालला जातो.
तसं काही नाही ना, कारणं आम्ही रोज व्हिडिओ कॉल करतो सगळे फॅमिली, कारण माझी जे आई पप्पा वेगळीकडे, माझी बहीण लग्न झाली ती दुसऱ्या ठिकाणी आहे, मग आम्ही सगळे जण एकत्र एक तरी संध्याकाळचा व्हिडिओ कॉल करतो, एक, पाच, दहा मिनिट तरी, कारण मग तेवढंच सगळ्यांना हा, रोज रोजचं चालेलंय ते.
हा ते तेवढंच, अं असं वाटते की, एकत्र बसल्यासारखं गप्पा गोष्टी छान वाटतं.
ते वाटतं नाही. मिस नाही करत कोणाला, त्यांना पण माहिती आहे. ते पण कधी पण मग कॉल करणार. व्हिडिओ कॉलचं करत असतो आम्ही. म्हणजे ते अगदी आहेचं सोबत असचं, तर त्यामुळे काय टेन्शन नाही.
हा, हा, हा, चांगले.
हम्म, तसचं.
मग गावी कुठे असतात आई बाबा?
नगर साईड ला असतात ते लोक.
अहमदनगर.
हा ह आता नाव बदलल ना त्याचं-
नगर डायरेक्ट कोणी नगरच बोलतात.
हा म्हणून नगरच बरे कारण माझ्या लक्षात बदललेलं नाव, काहीतरी वेगळंच केलं त्यांनी मी पण विसरले आहे. क्चुली हा नाव ब अहिल्या अहिल्या नगर केले वाटत.
चेंज झालं काय?
चेंज झालंय हा बरेच नाव झालेत ना औरंगाबादच पण चेंज झालंय संभाजीनगर झालंय.
हा.
आणि अहिल्या याच हे झालंय अहिल्यानगर झालंय अहमदनगरच असे वेगवेगळे माझ्याच लक्षात मी नगरच बोलते.
अरे ते तोंडात बसल ना तुमच्या त्याच्यामुळे तेच येतं तोंडात-
मग काय. एवढे असे अचानक नाव बदलले तर कसं काय एवढं अपडेट करायचं पण आपल्या मेंदूला-
केवायसी करत जाव अजुन एकदा.
बघ काय, असं सगळे प्रॉब्लेम होतात ट्रॅव्हल, ट्रॅव्हलिंग कर ताना पण मग तिकीट काढताना प्रॉब्लेम त्यांना सांगितल म ते नाही हे आता असं बोलतात याला. बर बाबा लक्षात ठेवु आता अस हम्म. मग काय ग जेवण काय आता बनवायचं संध्याकाळसाठी का आरामात
आरामात संध्याकाळी दोघांचे स्वयंपाक काय असतू.
हा का करून मला एकटीच म्हटल कठ तरी पण बनवावंच लागतं असं काही नाही बनवायचं तर आहेच.
प एकटीला बनवायला त्रास येतो खूप पण बनवाव तर लागते.
अरे म माझं पटकन ना मी जास्त वेळ किचनमध्ये घालवु नाही शकत दहा मिनटाच्या आत माज रेडी असते. ह.
मला काही कुकिंग, बेकिंग मध्ये इंटरेस्ट आहे अस काय वाटत नाही.
हम्म हा मग काय वेगळं वेगळं आपलं बनवून खायचं.
काहीतरी नवीन नवीन ट्राय करत राहा आम्हाला मी सांगत राहा.
हो मग काय? मी येतं ते सोयाबीनच सांगत होते हिला कोमलला तिला सोयाबीन खूप आवडतं. तर ती म्हणते मी डाळ खिचडीत पण खाते. तर मी म्हटलं अच्छा आमच्याइथे तर नाही खात म्हटलं असं डाळ खिचडीमध्ये टाकून पण अस मी फ्राय करून खाते म्हटलं ते चांगलं लागत अस सगळं. मसाला वगैरे हा सोयाचन, सोयाचन बरोबर तेच.
ची भुर्जी करून नाही का मिक्सर मध्ये थोडं
हा हा.
हा तशी आवडता मला ते नुसती ते नाही आवडत.
मग ते फ्राय करून खूप मस्त होत ते नुसतं जे चंक आहे ना. त्याच्यामध्ये थोडं शेजवान सॉस टाकायचं, कॉर्न फ्लोअर टाकायचं आणि मीठ टाकायचं बास आन आलं, लसून पेस्ट एवढंच.
हा काय मंचुरयम टाईप.
मंचुरियन टाय आणि कॉर्नफ्लवर थोडंसं चांगलं टाकायचं म्हणजे एकदम सुक - व्हायला पाहिजे कारण ते ओलं असतं ना पाण्यात काढता तुम्ही शिजून. ते दहा मिनटं हा गरम पाण्यात दहा मिनिटं ठेवायचं पंधरा मिनिटं- आणि मग ते पिळून काढायचे मग त्याच्यात हे सगळं टाकायचं तर काही जास्त मस्त - चाले नाही फक्त आलंल लसून पेस्टआपलं हे शेजवान चटणी असते ती. मीठ आणि तिखट पाहिजे तर तिखट आणि कॉर्नफ्लॉअरचं पावडर. ते पूर्ण असं सुकं व्हायला पाहिजे तो गोळा असं.
हा का?
आणि ते कमी तेलात परतायचं फ्राय करायचं तर फ्राय करा. तर मी तर परतते तरी क्रिस्पी होतो ना कॉर्नफ्लॉअर म्हणून.
अेअंडे टोमॅटो सॉस वगैरे ऑप्शन.
हा जे टाकायचं ते ऑप्शनल पण ते एकदम क्रिस्पी आणि हे असं. पावसाळ्यात खायला तर बेस्ट आहे असं करून.
हे पण चांगलाय ना ते.
हा हेल्थ सा पण मी तर बनवते पण - खूप हेल्थ असतं ते मला आवडत ते चांगलं असतं ते
हा हा खूप रोड म्हणजे. चांगलं असते हेल्थ साठी आठवड्यातून एकदा दोनदा खावं.
हा हाशी बनवायचीशी बन
छान छान वाटत आम्ही ती भुर्जी टाईप जास्त खातो आता हे.
मी पण बनवते पण त्यात थोडे मट्यार पाहिजे अजून छान लागते ते.
हा मी पण आता हे तुम्ही सांगितलेलं ट्राय करनं.
हा ते फ्राय करून बघा थोडं कॉनफ्लॉअर किंवा मैदा काही. पण दोन्ही पैकी टाकायच त्यांनी कडक होत हो ते क्रिस्पी होतं. ते तांदळाचं पीठ ते पण चालेल मला.
तांदळाचे पीठ पण टाकता का?
ह त्यांनी पण कडक होतं ना त्याच टेक्स्चर चांगलं येतं.
मग ते तिथं फ्राय करायचे का त्याच्यामध्ये तेलामध्ये?
हा थोडे. तेल घ्यायचं आणि थोड्या तेलात पण ते फ्राय केले ना तरी ते असे चांगले क्रिस्पी होता.
हा काय?
हम् कोणी कोणी लोक फ्राय करत पण मला एवढं नाही आवडत एकदम. तेलामध्ये त मी थोड तेल घेते त्यात ठेवते ते. मग त्याला असं थोडं हे करते शालो फ्राय करते.